हॅलो
हा कोण बोलतय
अ तुम्ही कॉल केला
हा ऍक्च्युली मी कार्य प मधून बोलत आहे मला ते कळत नाही ते व्हॉट्सअप व सगळं दिसत आहे तुम्ही आहात का त्याच्यात
फोन आपण दुसरी मा एक मिनिट आपण आता असं ऐका ऐका हॅलो अ ताई आपण सध्या बोलू अ आणि नंतर परत मी अ कॉल करतो ठीक आहे आपण नंतर परत बोलूया आता सध्या एखादा विषय अ मला फोन कसा काय तुम्ही केला म्हणजे
नाही मला हे कार्य अँप असते ना त्यांनाच कॉल करायचा आहे ना मला ते फोन फ्रेंड म्हणून आलेलं आहे
ओके बरं ऐका ना ऐका मला दुसरा पण कॉल आहे लंगलात आहे
हा नाही मला त्या अँपची माहितीच पाहिजे म्हणजे काय करायचं असतं तुम्ही डेली कसं करताय बा असं
आ एक तुमचं नाव थांबा थांबा एक माझा ना कॉलच येतोय दुसरा त्यामुळ हा पण नाही मी तुम्हाला कॉल करते पाच मिनिटात हां हां
हा चालेल मला फक्त माहिती पाहिजे होती म्हणून विचारत होते चालेल चालेल.